हॅलो.
हॅलो.
हा बोल ग.
हॅलो.
हा बोल ना आवाज येतय पल्लवी.
हा आवाज येत
हा पल्लवी आवाज येत आहे का ग हो मला येत आहे.
बरं काय करत आहे.
अ काही नाही म आता जस्ट मोबाईल वगैरे बघत होती रील्स वगैरे.
अच्छा अच्छा काय बघते मग मोबाईल मध्ये तू.
अगं आता मी तर मोबाईल मध्ये तर तसा मोबाईलचा खूप वापरच करतो आप पण बरोबर दिवस भर
हा ते तर आहेच.
हम्म. आता सकाळी काय नाही आता चहा वगैरे पित होती तर पिता मी मग रील्स वगैरे बघत होती इंस्टाग्राम वर
ओके ओके.
हम्म.
चांगल हेना आजकाल कसं इंस्टाग्रामवर रील्स.
हां रील्ससच्यामुळे कसं आपल्याला सगळ्या न्यूज तर तिथेच मिळून जातात. काय सुरू आहे जगामध्ये पूर्ण रील इन्स्टावरच आपल्याला अपडेट मिळून जातात.
हा तेच ते एक प्रकारे चांगली पण गोष्ट आहे.
हो.. हो.. इन्स्टाग्राम... म... म्हणजे आज काल हा.. बोल ना
काय नाय.. इनस्टाग्रामवर म्हणजे आप.. ण म्हणजे खूप ऍडव्हन्टेजेस आहेत ग.. त्याचे
हो तेच ना.. खूप ऍडव्हनटेजेस आहेतच, आता सगळे लोक कसे पैसे पण कमवतात ना भरपूर लोक त्याच्यापासून म्हणजे फेमस होतात. ज्या वेगवेगळ्या प्रकारचे रील्स आणि आपलं कंटेंट दुसऱ्यांना शेअर करतात. तर त्याच्यामुळे किती फायदे सुद्धा होतात ना.
सगळे आपले.. आपले.. आपले अ.. आपले वेगळे अ.. क्रिएटिव्हटी वगैरे दा
हा.. आयडियाज वगैरे शेअर करतात. तर आपणही म्हणजे... हेल्प फुल असते आपल्यासाठी नाही का
हो.. ते तर आहेच.
ह्म्म्म आणि सगळे अपडेट्स म्हणजे कसं इन्स्टंट मिळून जातात त्याच्यानी
हा.. बरोबर
आणि कसं आपले म्हणजे जुने मैत्र -मैत्रिणी आहेत आता सगळ्यांना तर आपण कॉल नाही करत पण कसं इन्स इंस्टाग्रामवर सगळे कनेक्ट असतात आपल्यासोबत, तर मॅसेज वगैरे सगळे
काही घडत असलं... ग आपल्या फ्रेंड्सच्या लाईफ मध्ये ते पण आप आपल्याला त्याचे
तेच.. हा.. तेच ना, कारण आता आजकाल सर्वेच लोक स्टेटस, स्टोरीज तर टाक टाकतातच बरोबर आहे, काही पण छोटासा बडे जरी असला तरी स्टेटस आणि स्टोरी बघूनच आपल्याला आजकाल माहिती पडते.
हा
अस‌ आहे.
हम्म.. बरोबर कोण कुठे आहे, कोणाची कोण.. कोणती जॉब लागली हे सगळं माहित पडतं.
ह्म्म्
बरोबर आहे.
ह्.. तू म्हणजे कधीपासून आहे इंस्टाग्राम वर
इंस्टाग्राम तर माझी ट्वेल्थ झालेलं ना तेव्हा उघडला होता मी इंस्टाग्राम
अच्छा
हा.. अन
हो.. मी पण म्हणजे अ.. ग्रॅज्युएशनच्या टाइमला ओपन केला होता. आधी कसं म.. मोस्ट ऑफ द लोक फेसबुक यूज करायचे ना, तर आधी मी पण फेसबुकच यूज करायचे नंतर हे इन्स्टाग्रामचं ट्रेंड.. ज.. आलं तर मग
हो
नंतर इन्स्टावर ओपन केला आय. डी. वगैरे
हम्म.. बरोबर आहे.
सा.. ये
अ
आणखी काय म्हणते
आणखी तर काही नाही तू सांग.. उठले उठला का रिदान?
नाय गं.. तो आतापर्यंत झोपूनच आहे. थोडा उशिरा च उटतो तो, हा.. वेळ होते ना त्याला झोपायला रात्री झोपायला खूप उशीर करतो.
हा हा मग. क त आजकाल कसं. लहान लहान मुलांच्याकडे काही वगैरे राहि पण लुक अकाउंट क्रिएटर त आता तुम्ही वेदांतचा वगैरे का केलाय का?
हो हो हा आम्ही पण रिदांचा म्हणजे कसं ओपन केलेलोत पण कळसच जास्त् त काई आम्ही शेअर केलेलं नाई आता. हळूहळू करतो कसं म्हणजे मला पण तेवढं आयडियाज नाईयत ना ग रील्स वगैरे बनवायच्या आणि म्हजे तायला पण तेवढं काई समजत नाई म्हणजे
अच्छा अच्छा.
तर आम्ही म्हणजे तरी ट्राय करतो असं हळूहळू नाई का तरी त शेअर केलेले आम्ही एक दोन व्हिडिओ वगैरे आता कसं शिक शिकावं लाग ना ते पण काई असं हे नाईये की आलं बा आपल्याला त्याच्यासाठी पण लोकं मेहनत करतात खूप. नाई कावीड
हा ते तर आहेच पण कसं आपण म्हणजे जेव्हापर्यंत ट्राय नाही केलं तेव्हापर्यंत नाई ना होणार म्हणजे आपल्याला जसं जमलं तसं आपण जेव्हा करत गेलो तेव्हाच आपल्याला रीच मिळ ते एक आणि त्याच्यानंतरच आपण शिक
ताय करतो आहे जर रिधानचे पण आम्ही म्हणजे त्याचं अकाउंट ओपन केलेलं आहे आम्ही रिदानचा. आणि व्हिड् ओज वगैरे पण म्हणजे एक दोन टाकले आहो त आता कसं टाइम पण नाय मिळत ना ग मला पण. आणि माझी ताई पण म्हणजे ती तेवढी एकटी करत नाही म्हणजे तिला थोडं म्हणजे हेल्प पाहीजे असते. तर मी पण म्हणजे आम्ही सुट्टी वैगेरे असली की मग ट्राय करतो दोघी मिळून.
हा चांगलंय म्हणजे ते पण एक
हां.
आणि कसं ते पण मोठे होऊन त्यांना त्यांचे सगळे व्हिडिओज वगैरे फोटोज वगैरे बघायला मिळतात. त्यांच्या साठी पण एक चांगलं असं मेमरी म्हणून असते न.
हो हो आणि कसं आजकालचा म्हणजे टामच तो आलाय ना ग सगळेजण सोशल मीडियावरच ऍक्टिव्ह असतात. त मग कसं आपणच मागे राहिलेलं नाय चालत. आपण सुुद्धा राहायला पायजे नाई का. आप आता जसं जसं आपलं म्हणजे जमाना सुरु असते त्यानुसार तर आपल्याला बदलावच लागते नाय का?
हां बरोबराय आणि कसं तो पण मोठा होऊन त्याचे फ्रेंड्स वग् -गैरे त्यांचं सगळं तसंच राहणाराय. सगळं काई सगळे ऍक्टिव्ह असणारायत आणि मग तोच जर नसला तर त्याला खूप म्हणजे वेगळं झाल्यासारखं वाट
हो हा तेच आजकाल कसं मोबाईलवरच् सगळं असते आपण एक असत छोट्या छोट्या गोष्टींसाठी मोबाईलवरच डिपेंड असतो बरोबरे.
हा ते तर आहेच.
हां आणि आजकाल तर म्हणजे कसं अनलिमिटेड पण मिळते ना त्यामुळे हू हू आणखी काय म्हणते
आणखी तर काय नाही आजकाल कसं अ आधी व्हॉट्सअप बाकी जे काही ऍप वगैरे होते फेसबुक हे सगळं खूप जास्त चालायचं आजकाल माझं तर व्हॉट्सअँप वगैरे जास्त कामात येतच नाही फक्त ते कॉलेजचे तेवढे ग्रुप्स वगैरे आहेत बाकी तर इन्स्टावरच जास्त काम वगैरे होतात
अच्छा
हा
चांगलं आहे आणखी काय म्हणते
आणखी काय नाही तू सांग
मग आणखी दुसरा कोणता सोशल मीडिया अकाउंट नाही का तुझा
दुसरा म्हणजे नाही म्हणजे अ इन्स्टाग्राम आहे बाकी तर काय व्हॉट्सअप आहे टेलिग्राम आहे
अच्छा
बस अजून काय नाही मी मागे ट्विटर वगैरे ओपन केला होता पण तो माझ्या तेवढ्या कामात वगैरे आला नाही त्याच्यामुळे मग मी डिलीट करून दिला
हा नाही मी मी पण इंन्स्टा वगैरेच बघते फेसबुक आधी खूप बघायची पण आता कशी इंन्स्टाच बघते तर मग ते सवयच सुट ली फेसबुक वगैरेची नाही का अकाउंट आहे पण मी तेवढं काय ओपन नाही करत फेसबुक
ओके ओके मी तर कसं मी कधी फेसबुकचा अकाउंटच ओपन केलेला नाही
अच्छा हो का टेलिग्राम पण आहे माझ टेलिग्राम पण मी तेवढ म्हणजे युज नाही करत टेलिग्राम तरी म्हण जे असे वेगवेगळे चॅनल्स असतात जॉबचे वगैरे तर ते जॉईन वगैरे केलेले आहेत
हा हा हा मी कसं नीट वगैरे जेव्हा द्यायची ना तेव्हापासून टेलिग्राम वगैरे आहे माझ्याकडे तिथे ते चॅनल्स वगैरे होते खूप सारे ते आता पण आहेत काही काही डिलीट करायचेच राहून गेले आणि आता बी एमएस साठी वगैरे पण म्हणजे टेलिग्राम पण खूप हेल्पफुल आहे ऍक्चुली
हो हो ते तर आहेच पण कसं हाय टेलिग्रामवर फ्रॉडस पण हो तात ग खूप जर म्हणजे आपण ते दुर्लक्ष करायला पाहिजे जसं जेवढं ऐडवान्टेज आहे तेवढ डी डिसअडव्हांटेज पण असतोना म
हा हा ते तर अरे कसं डिसएडव्हनटेजेस तर सगळीकडेच आहेत म्हणजे आपण जर बघायला गेलो तर फक्त आपण त्याचे ऍडव्हानटेजेस घेऊ घेतले पाहिजे
फ्रॉड करतात लोकं
हा ते तर आहेच
हू
पण कसं आपण कुठल्या एका डिसएडव्हानटेज मुळे आपण त्याचे सगळ ऍडव्हानटेजेस विसरून नाही जाऊ शकत ना आपल्याला किती कामाची व स्तू आहे आता सोशल मीडियाच
हा तेच ना खूप कामाची गोष्ट आहे आणि कस आजकाल मोबाईलने आपण काही पण कुठले पण. क्लासेस फ्रीमध्ये करू शकतो ना सगळी. फीज वगैरे पण नाही लागत आजकाल युट्यूब वर तर सगळेच कंटेंट व्हिडिओज अव्लेलेबल आहेत. ह.
हम्.
म्हणजे मी पण म्हणजे खुपदा म्हणजे कोणते पण व्हिडिओ बघायचे असले तर मग. युट्यूबच बघते आपण कसं प्रत्येक गोष्टीचे क्लासेस नाही लावू शकत ना बाहेर तेवढी फीज पण अफर्ड नाही करू शकत पण यूट्यूबवर खूप कन्टेट अवेलेबल आहे.
हा बरोबर आहे मी पण खूप वापर केलेला आहे युट्यूबचा
लोक तर आजकाल क्लासेस पण नाही लावत म्हणजे आता ज्यांची परिस्थिती नसते पण युट्यूब च्या मदतीने त्यांना हेल्प होऊन जाते नाही का.
मी पण कस आधी नीट साठी क्लासेस केलेले आहे. ऑफलाइन पण मग मी जेव्हा ड्रॉप घेतला ना परत त्या त्याच्यानंतर मी क्लासेस वगैरे जॉईन नव्हते केले मी युट्यूब वरूनच सेल्फ स्टडी वगैरे. करायचि आणि तिथे कसे युट्यूबवर आपण कन्सिस्टन राहिलो तर. तिथे प्रत्येक दिवशी म्हणजे असे कन्सिस्टंटली ते लेक्चर्स वगैरे देतात.
हं.
आणि बाकी सगळे क्वेश्चन वगैरे देतात सॉल्व करायला आणि ते सगळं बरोबर करायचे जर
आणि आजकाल कसं ऑनलाईनचच जमाना आहे ना आता सगळे लोकं म्हणजे आजकाल ऑनलाईन पण खूप पैसे कमवतात कंटेन्ट ब्लॉगिंग वगैरे. ते
हा बरोबर आहे आणि त्याच्यामुळे ते खूप खूप फेमस वगैरे पण होतात ते. किती किती पैसे कमवतात आणि त्यांची परिस्तिथी ते एकदम झिरो पासून ते हाय लेवलपर्यंत.
हा मग खूप पैसे कमवतात आजकाल. अ नुसत इंटरनेट मुळेच. आणि कसं आता अनलिमिटेड झालंय ना आधी कसं आपण कॉल करायला सुद्धा पण रिचार्ज दहा रुपयाचा पन्नास रुपयाचा करायचो आणि तो लवकरच संपून जायचा. आता आता‌ कसा अनलिटेड आपण अनलिमिटेड बोलून घेतो सर्वांशी नाही का किती बोललं तरी आपल्याला टेन्शन नाही राहत आधी कसा पण थोडसं बोलायचं ठेवून द्यायचं. करण पैशे कट टायचे ना इंटरनेट, कॉलिंग अनलिमिटेड झाली.
हा बरोबर आहे.
असं आहे.
हम् आणि आजकाल कस मोबाईल वगैरे जास्त आल्यामुळे टी व्ही वगैरेचा पण क्रेज खूप कमी झालेला आहे.
हा सर्व मोबाईल
आधी कस दिवस दिवसभर टीव्ही वगैरे सुरू राहायच्या घरोघरी.
अगं एखाद्या दिवशी रिचार्ज संपला.
पण असंही वाटत नाही.
हा पण कसं एखाद्या दिवशी मग रिचार्ज रिचार्ज संपून जातो किंवा लाईटच चालली जाते तर मग तेव्हा किती हे वाट ते म्हणजे आपण खूपच असे डिपेंडेंट झालेले आहोत मोबाईल मध्ये नाही का एखादी वेळेस खराब झालं तर, पण पूर्ण असं एक एकटं वाटायला लागतं.
हा तेच ना.
असं आहे. आणखी,
काही नाही अजून, कशी आहेस मग?
अच्छा! मी चांगली आहे ना, तू कशी आहे?
मी पण चांगली आहे, बाकी घरचे वगैरे कशे आहेत.
हा सगळे चांगलेच आहे
हम्म
चांगलंय चल मग हा हा हा चला ठीक आहे. बाय बाय.